हा ऐकू येतय का?
हा बोला की.
ह हा
आणि काय म्हणताय?
काय नाही निवांत आता मुलं आल्यानंतर ना मग काम चालू होत
हो आता काम चालू होणार.
हम्म.
त्यांचा नाश्ता, त्यांचे कपडे काढून ठेवणे. हम्म टिफिन बॅग काढणे. डबा काढून घेणे.
दिवसभर शांत असते घर आात आल्यावरर दंगा चालू होणार. हेच करून दे, ते हेच करून दे, तेच करून हा.
त्यानंतर मग त्यांचा अभ्यास चालू होणार.
हम्म. काही क्लासला जातात, हम्म.
हा, हा, कुठं लावलाय क्लास.
येथेच इथं जवळचं आहे
अ हां
हम्म
किती आहे फी मग
पाचशे रुपये आहे
हा महिन्याला
हम्म स्कॉलरशिप ते सगळं देतात शाळेतले विषय सायनस गणित
ह घेतात काय चांगले क्लास
हां हो घेतांत जाऊंन चौकशी जण करूंन आले
ह हा
मंग सकाळीं शाळेचा अभ्यास तर असतं म्हणूंन घेतात संध्यांकाळी पण आणि मुलांसनी घरात अभ्यास करत नाही मी आणि संध्याकाळने क्लास असतोय संध्याकाळी क्लासचा फी घेत नाही
हा हा
म्हणजे मुलं अभ्यास करायला घरी बसत नाहीत म्हणून हा
तिथे बस होत
तिथं बसवून करून देतात पण व विचारलं की आलं ना समोर क्लास टीचर असतात सगळं सांगतात खरं
हा मग चांगली गोष्ट आहे
हो सकाळच न ते मुलाच नर घरात वेळच मिळणा झालाय
मुलांना होय सकाळीं उठून शाळां क्लास हे ते पूर्ण दिवस सगळां त्यांचा त्यांत जातो
होय सकाळी सातला जायचं नऊ वाजता यायचं हात पाय धवून आणि कपडे बदलून जेवायच जेवून आणि साडेनऊ वाजता शाळेला गेलं किती संध्याकाळी पाच सहा वाजता घरला यायचं आणि इकडं हात पाय धुवायचं कपडे बदलायचं आणि क्लासला जायचं क हा क्लास क्लासला जायचं क्लास नाही यायचं ते संध्याकाळी साडेआठ साडेआठ वाजता यायचं
म्हणजे जेऊन झोपणे
हा जेवणे आणि झोपणे
मुलांना खेळायला पण वेळ मिळेल आता
हा होय खेळाला वेळ मिळेना
आपल्या वेळेस चांगलं होतं ते
हा आपल्या वेळेस चांगलं होतं आणि आपल्या वेळेस अभ्यास पण अभ्यास पण वेगळं होत
हा पण अभ्यास पण असायचा पण एवढा नाही आणि आपण करायचो पण आताची मुलं करतच नाही
होय आणि ते अभ्यासमध्ये जरा काय समजायचं ह्या अभ्यासामध्ये ना त्या मुलास नी बी काही समजत नाही आणि आम्हांला तर काय समजतच नाही त्यातलं
आपल्याला दहावीला होता तेव्हा अभ्यास त्यांना आता तिसरी चौथीला आहे
हा होय
हम्म सगळ्या जास्त म्हणजे हे आहे डीप मध्ये आहे जास्त खोलमध्येध्ये सगळं त्यांच्या अभ्यास आहे
हा
खरा आपल्याला कसं एकदा शिक्षक सांगितलं की समजायचं आणि ह्या मुलांना लवकर समजत पण नाही
हा समजत नाही आणि इंग्लिश सायन्स खूप अवघड आहेत ते जरा अस म्हणून मी काय म्हंटलं आणि घरात विचारलं काय केलंत आपण इकडे तिकडे कामाला लागलं की युट्यूब खोलायचा आणि बघत बसायचं ते.
आपल्या वेळी ते पण नव्हतं ना, मोबाईलचं हा प्रकारच नव्हता त्यामुळं आपण तेवढं एवढं हे करत न्हावतो, मोबाईलचा प्रकार नसल्यामुळं.
हम्म!
जे काय ते घरीच.
घरीच, मग आता सरळच म्हणतात क्लासमध्ये घेतात करत्यात ओळखीचे पण आहेत तिथं जावा म्हटलं आणि कायतरी विचारता पण येते हे हे ज काय आहे त्याचं काय आणि सरळ व्यवस्थित सांगतात त्यांनी. तुम्ही हे अभ्यास घ्या करा आणि शिक्षणमध्ये शाळेत पण आणि सांगतात मुलांचा अभ्यास हे घ्या ते घ्या.
होय अभ्यास सांगतात की काय घ्यायचंय कसं घ्यायचंय हे व्हिडिओ पाठवतात.
हा होय! मग आम्ही हे शाळेत घेतलेलं आहे, वाचन करून घ्या म्हणजे ते मुलासनी रिपीट रिपीट होते ना ते.
हो!
हम्म!
आमच्या वेळी काय बघत पण न्हवतं आमचे आई बाबा काय केले की का नाही. अभ अभ्यास नाही कुठल्या वर्गात आहे हे पण माहित नसायचं.
होय!
एवढं लक्ष द्यायचे नाही, हा पोरगं करतंय संध्याकाळी हा येतात संध्याकाळी अभ्यास करतात पण काय करतात काय नाही हे काहीच माहीत नव्हतं आणि असं एवढं आम्हाला जबरदस्ती बसवावं पण लागत नव्हतं.
होय, नाही आता हे आहे ना आता दोन दोन, दोन दोन महिन्याला मिटिंग पण असतंय.
होय!
हम्म!
मीटिंग असतंय त्यांचं आणि त्यांच भरपूर काय काय अँक्टिव्हिटी सगळे करून घेतात ते. अँक्टिव्हिटी सगळं होय व्यवस्थित स्कूलमध्येच करून घेतात.
हम्म!
आज काय हे करा, आज काय ते करा. आज काय हे बनवून आणा, ते बनवून आणा.
अगं काय झालं माहिती का? असले प्रकल्प आहेत की ते मुलासनी येण्यापेक्षा त्या मुला जमतच नाही ते.
तसं नाही ते सगळे घरचे आई बाबाच करत दयला पाहिजे त्यांना. त्यांना कुठं काय येतं, तेवढं तेवढं सगळं.
होय, त्यात पालकांचा जरासा असतंय समावेश.
समावेश, नाही पूर्ण पालकांच असतं मुलांची फक्त नावं असतात. सगळं पालकांनीच करून द्यायचं, मग मुलं घिऊन जाणार ते, निम्मा अभ्यास मुलांना निम्मा अभ्यास पालकांना.
पण आता मुलासानी ना लय लोड झाला आपल्यावेळेस एका पुस्तकामध्ये दोन दोन भाग हो -ते आता ना अशे
नर्सरीपासूनच दहादहा पुस्तकं आहेत त्यांना.
हा पुस्तक सहा, वही सहा, परत ग्रहपाठचे. त्यात आणि स्कॉलरशिपचे वेगळे व स्कॉलरशिपचे चार. त्यांचे पुस्तक त्याच वेगळ हा. हा.
फी वेगळी क्लास वेगळा.
ड्रॉइंगची वही सगळं घेऊन जायला लागतय.
आम्ही कधी एकदा ते पांढरी काय ते आपलं कार्डशीट पेपरवरती एकदा काढलं वर्षातन एकदाचे चित्र झालं परत त्याच्यावर चित्रच काढ नव्हतो.
काढायचं तर ते वहीच्या पाठी मागच. कुठल्या पण वहीच्या आता वहीमध्ये काही लिहू देत नायत. स्वच्छच पाहिजे ती वही त्याच्यात दुसरं काय लियचं नाई.
आणि हे सगळ घीऊन जायाचं ते घीऊन जायचं आणि घरचा अभ्यास वेगळा करायचा तो त्याजी आणि वही वेगळीच.
हा ते जे होमवर्कची व्हय आणि वेगळीच ते आणि मोबाईल वर येते होमवर्क. हे हे करुन आना हे हे करुून आना. ते सगळं आया हे करून आई घरातलं पण करायचं. परत मोबाईल बघायचां काय अभ्यास काय आलाय.
हा होय आणि एखादा वेळेस नाय लक्ष लक्ष नाय दिलं तर ते सगळं पालकांकडच येत
होय आणि बोलवतात लगेच तुमचा मुलगा असा केला नाय हा हे हा हा अभ्यास केला नाय.
हम्म.
ते मोबाईल ला बॅलन्स तेवड्यासाठी तर मारायलाच पाहिजे. आपलं काही काम नसेल तरी त्यांच्या अभ्यासासाठी का होईना
मारालाच पाहिजे हा आणि घरात पण कसं सांगण्याचं कारण एक झालंय आपल्यास लागला असल तरी पण मुलासनी पाहिजेलाय.
हा ते एक कारण झालय मुल सगळ्यांना. त्यामुळ बॅलन्स कंटिन्यू ठेवायलाच लागतो मोबालाईला. त्याजे पण आता काय रेट हो साडेतीनशे चारशे ते काय बघायलाच नव्हतो. तेवढा चांगला मोबाईल तेवढा त्याला बॅलन्स.
होय मी तसंच करते एखादा आज बॅलन्स संपणार हाय म्हटलं की दुसऱ्या दिवशी लगेच काय ओ बॅलन्स संपलय मुलासनी मारयला पाहिजे अभ्यास लागतय.
होय लगेच रिचार्ज करा आणि ते बंदच होत चय पहिल्या एक दिवस जर एक दिवस यायचं दुसऱ्या दिवशी ते पण बंद. लगेच मोबाईलच बंद यायचं पण बंद जायचं पण बंद.
मला म्हणतात तुला मुलांच्या नावाचं न तुला तुला लागतय ग मोबाईल म्हणतात.
हा आम्हालाच लागतय मुलांन मग आता ते सगळं डिजिटल झालय सगळं आता मोबाईलवर ए तर आम्ही काय करणार. सगळंच मोबाईल वर येतं ना.
काय असल ते सगळं मोबाईलवरच हाय आता.
हो.
आणि आपल्यासनी जे माहित नाय ते मुलासना सगळं माहित आय मोबाईलमध्ये कुठं हाय का हाय. ते काय हे केल्यावर सगळं समजत कर ते सगळं मुलांनी सगळं माहितय हम्म.
ते बघतात नाय मुलं ते यूट्यूब इनस्टा बघतात.
हा इ-इन्स्टा जास्त बघत नायत युट्युबरच ते क्रिकेटची नाव आपल्या ते सगळे मुन नावं माहीत नाहीये ते सगळ सांग सांगतात. हे असं हाय ते तसं हाय हे असं हय तसं आहे म मुलगा तर लईच ते सगळं सांगतोय.
मोबाईल वरच युट्यूब वरच बघून. आणि कुठला पण मोबाईलला कुठला पण लॉक टाका ह. तो लॉक पाच मिनिटात काढतात किनाय.
होय पाच मिनिटात.
अ मोबाईल द्यायच नाही म्हटलं. तर पाच मिनिटं आम्ही दुसरा लॉक बदलला की पाच मिनिटात कळतंय त्यांना आम्ही लॉक काय बदलले ते आता ची मुलं हुशार जास्त आहेत..
हा मे महिन्यात एखाद्याच बघितले असतील जस शाळ चालू झालंय तस मुलं मोबाईल हातात घेतलीच नाही आता कारण वेळच मिळत नाही मोबाईल घ्यायला हा आ. हा वेळ मिळत नाही ट्युशन असत ट्युशनला जातात तेवढंच एक पाच मिनिट घेऊन बसायचं. तवर का मग मी काढून घेते मोबाईल घ्यायच नाही म्हणून. दंगा करत्यात रडत्या मोबाईल देत नाहीस काही नाही तूच बघ हम्. मी दुसरं गेम बीम
पण वेळ कुठा य त्यांना हो यांना वेळ तेवढा नसतोयच. अभ्यास इकडे या इथून या क्लास. ला जावा क्लासला जाऊन या जेवा हा बघ. फक्त जेवलानंतर एक पंधरा वीस मिनिट जेवढा वेळ असतो त्याला तेवढा तर मग मोबाईल पाहिजे असत.
हा.
मग त्यांना खेळायला पण नाही ना जागा पण नाही त्यांच्यासोबत खेळायला पण कोण नाही मग ती मुलं तरी काय करणार. तरी मोबाईलच.
मग असं रविवार आला की त्यांना उषा कधी शाळा. रविवारी फील आणि कधी अंघोळ करन आणि कधी बाहेर जाईन असे होतं.
होय मोबाईल घेतो असं कर. कधी एकदा रविवार येतो कधी एकदा मोबाईल घेतो.
हा मै एकेकाच काय करतय आता मो. मोबाल जर नाही घेतला की मुलास मित्रासने गोळा करायच खेळत क्रिकेट खेळत. करत बसायचं. हुडकून जेवायला बोलवून आणायला लागतेय हा.
रविवारचं. त्यांच्या पाठीमाग रविवारच त्यांच्या पाठीमाग फिरायला लागते कुठं येत ती.
होय रविवारचा दिवसभर त्यांच्या मागच फिरायचं.
अ म ते तर काय करणार.
त्यांना वेळच हो त्यांना रविवारच रविवार शिवाय वेळच मिळत नाही त्यांना आणि.
कधी सुट्टी च सुट्टी दिवस असते सुट्टी कधी पडेन आम्ही खेळणार. अभ्यास कधी नको होईल असं होतंय त्यांना.
होय.
आणि आता मुलासनी नाही ना वाचन नको झालं नुसतं लिखान.
लिखाणच करतात ते बघल तवा नुसत लिखाणच करतात कधी पण. पण बघा त्यांना ते लिखाणच करत असतात कमीत.
माया मुलगी तसच करतेया तिला सांगितलं मी वाचन कर म्हणताना नंतर नाही पेला अभ्यास कुरून घेतो लिखाण करून घेतो मग वाचन करतो म्हणता लिखाण झाल्यावर बॅग लगेच गुंडाळून ठेवायचं ते वाचन राहिलं.
ते ते लिखाणच एवढं असतं आणि वाचन कधी करू देते मुलं. लिहायचंच एवढं असतं त्यांना कंटाळतात ते लिहून लिहून.
पण शाळेत सांगत्यात त्यांनी लिखाणावर जोर देण्यापेक्षा वाचन करू देत, मुलासनी वाचन कमी होतय. पण घरात तेन वाचतच नाही, अशी बाहेरचा इकडं तिकडचं वाचत्यात, पण शाळेतला अभ्यासाचं काय पुस्तकातला काय वाचणार नाही.
आं हा तसलं काही नाही वाचणार, तर मोबाईल वरती बघत वाचत बसतील. काहीतरी स्टोरी तेन पण हेज्यावरचं नाही करणार तेनी.
हा. असं मोबाईलमध्ये हिंदीमध्ये काहीतरी येऊदे, इंग्लिशमध्ये मराठीत काहीतरी येऊदे ते वाचणार. पण अभ्यासातलं काय नको हा अभ्यासातलं काय वाचायला नको. आणि प्रश्न उत्तर तर ते वाचन करून लिवायचं माहित नाही ते डायरेक्ट जे असते ना ते लिहून काढायचं, एवढंच माहितेय, वाचन करून लिहिणं
होय पाठांतर करून लही च्या असलं तर पेय प्रकारच नाही आता, बघूनच पॅराग्राफमधलं बघूनच लिहिनी.
बघूनच लिहिणे
चालेल
आता पाच वाजले, आता येतील आत हा हा. हा हा ठेव.